हा बोला मॅडम हॅलो
हा बोला बोला मॅडम आवाज येतोय हो हो कसल वर्किंग चालू होतं आता
काय नाही ते अ वहिणीचा बड्डे आहे ना आज म स्टेटसला फोटो ठेवत होते फोटो शोधत होते तिचा फोटो नव्हता नाही नाही वर्किंग झालं होत म आता वर्किंग
हे एक बड्डेचं फार हे निघालं आहे ना की बड्डे असला म्हणजे स्टेटसला टाकायचं हे ना
तेच ना
खरं जर बघितलं खरं जर बघितलं तर आपलं एक एक वर्ष कमी होतं पण आपण तो सेलिब्रेट करतो
नाही एक वर्ष जरी कमी झालं ना मॅडम पण असा एक यु बग बगण्याचा व्हिव ठेवला पाहिजे की पुढच येणार जे आयुष्य आहे आपलं पुढचं आयुष्य ते आपण पॉझिटिव्हली हा पॉझिटिव्हली जगलं गेलं पाहिजे
हो बरोबर नाही नाही एक असं पण म्हण आपण बघा ना पण आपल्या आयुष्यातलं एक वर्ष कमी होत जर तुम्ही नॉ बघ होतंय तर
हू हो ते तर हायच
हू तस असतं ना पण तरी आपण सेलिब्रेशन करतो त्याचं
हा हा पण म्हणजे जे नाही जे आयुष्य जगलं गेलंय ते आनंदाने पार गेलेय तर म आता पुढचं आयुष्य पण मग आनंदाणे त्याच्यासाठी मग जेवढं जगलय त्याच्या विषय आनंद व्यक्त करता यायला पाहिजेल त्याच्यासाठी मग ते सेलिब्रेशन करत म आपून
आपल्या लहानपणी कसं होतं ना शाळेतमध्ये वाढदिवस असला कि चॉकलेट वाटायचं आणि मोकळं करायचं म्हणजे किती दिवस बदलतात ना पहिले वेगळे आताचे वेगळे आपले पहिले दिवस कशे होते आणि आताच्या पोरांचे दिवस कसे आहेत
हा खूप फरक आहे आताच्या मुलात ना असाच केक पाहिजे आपल्या वळेस कस साधे केक असायचे आत्ताचे वागणे माझं सेम सेम हा ह आता नाही हा आणि आ आत्ताच्या मुलांना केक म्हणजे बापरे पाहिजे म्हणजे पाहिजे असं होऊन गेलंय
हू एक आपण म्हणतो ना आपल्या वेळेस नव्हतं म्हणून त्यांच्या वेळेस नाही पिढी बदल म्हणायचा आणि स्वीकार करायचा खूप काही गोष्टीवर का मॅडम पण लहानपणी म्हणजे आपल्याला कसा आनंद होता पाच पैशात पाच गोळ्या मिळायचा पण आपला आनंद किती मोठा होता आता विचार करा शंभर रुपयची कॅडबरी जरी पोरांना दिली तरी त्यांना समाधान होत नाही आपण पंचवीस पैशात किती खुश होऊन जायचो.
हा आताच्या मुलांना म्हणजे त्यांना जास्त क्वांटिटी पण पाहिजे. तरी समाधान राहत नाही आणि आपण एवढ्याशा गोष्टींमध्ये पण समाधान मानून घ्यायचो हा फरक आत्ताच्या जनरेशनचा आणि आपल्या जनरेशनचा
किती सुंदर म्हणजे असं आठवलं तर किती सुंदर वेळ
आणि अ आपल्याला म्हणजे कधी जर एखाद्या दिवशी बिस्किट भेटूनच गेल तरी किती आनंद व्हायचा आताचे मुल रोज बिस्किट खातात तर त्यांना त्या गोष्टीच हेच नाही राहत.
हम्म छोट्या छोट्या गोष्टी होत्या आपल्या
नाही आणि आपल्या कसं होतं एकच एक पार्ले जी टायगर ते खारे बिस्किटांमध्ये मोनॅको आणि क्रॅकजॅक एवढे ठराविकच होते आत्ताच्या मुलांना किती प्रकारचे बिस्किट आहेत वा वा वा क्रीमच बिस्किट वेगळं क्रीमचे पण त्याच्यात पण फ्लेवर्स वेगळे
तर त्या त्यावेळेस फक्त पार्ले जी माहिती होत आप आपल्याला तो पण कधी भेटायचा खूप विनविन्या करून कधी नव्हत आणि तो आनंद बापरे तो आनंद तर काहीतर वेगळाच राहायचा.
हो हो खूप आनंद व्हायचा की भेटला आज बिस्किटचा पुडा भेटला ह कधीच नेला नाही बिस्किट तर आठवतच नाही नेलं नाही असं डब्याला तर चटणी पोळीचा रोल नाहीतर मग आपला गुळाचा काला करून न्यायचा लोणच पोळी हा पापड चटणी हा पापड चटणी असे आयटम असायचे. आणि म्हणजे खाऊ पण काय असायचे ते अ इमली कॅन्डी म्हणून यायची पन्नास पैशाला भेटायची. ती राहायची नाहीतर म आसमन ताराच्या गोळ्या असे तर असे खाऊ होते आताच्या मुलांना व्हरायटीज ऑफ किती व्हरायटीज ये तरी नको हे नको
नाही नाही आपल्या वेळेचा एक आनंदच वेगळा होता म्हणजे त्या आपण गोळ्यांच चा आनंद म्हणू नका की खेळण्याचा आनंद म्हणू नका फक्त क्लास मध्ये आपल्याला डम्पिंगचा टाइम भेटला पाहिजे. बापरे बापरे विचारूच नका फक्त तास भेटला रे भेटला की ग्राउंड गेम काय अन् हे काय म्हणजे या खाऊच्या छोट्या गोष्टी म्हणा किंवा ग्राउंडच खेळण म्हणा. आठवलं तरी मन उत्साहित होऊन जात आपलं ह ना
ते तर आहेच आणि आपल्या हो आला आला येतोय बंद झालं का आवाज? हम्म हम्म
कसं असतं ना म्हणजे म्हणजे निदान आपल्याला लहानपणीच्या गोष्टी जरी आठवल्या तरी एक आनंद येतो की नाही नाही
हा हो आपलं बालपण खरंच खूप छान आत्ताच्या मुलांना काहीच नाही आपण खेळलो पण तेवढंच होतो. अभ्यासही तेवढाच केला. आताच्या मुलं फक्त अभ्यास आहे एके अभ्यास खेळणं खूप कमी त्यांना त्यांना आता मोबाईल, मोबाईलचं खूप हे असत वेड लागलं त्यांना जसं काही
बापरे काय ग्राउंड गेम खेळायचो आपण विचारूच नका ग्राउंड गेम ला काही हेच नव्हतं.
हम्म आताच्या मुलांना तर कबड्डी खो खो हे खेळ माहितीच नाहीये.
नाही नाही आपल्या वेळेच खेळणं म्हणजे अनलिमिटेड होतं.
सुट्ट्या सु तीच्या दिवशी तर बाप रे दिवसभर सकाळी ज खाल्लं गेलं कि चालल खेळायला लंगडीपोळी विचारू नका कबड्डी खो खो, क्रिकेट सुद्ध खेळायचो आम्ही सगळ्या मुलं मुली एकत्र
अहो मॅडम लाईट गेलेली असली का धिंगाणा राहायच आमच्या कडे लाईट गेली रे गेली की विचारूच नका तो धिंगाणा
आणि तेव्हा कसं फक्त एकच चॅनल होतं दूरदर्शनचं. जास्त करून आम्ही तेच बघायचो त्याच्यावर मग ठरलेले रविवारच्या दिवशी पिक्चर लागणार असला आणि त्यातला त्यात ल रक्ष्मीकांत बेळ देत महेश कोठार यांचे पिक्चर बघायला खूप आवडायचं. हा होघून घर नाही आम्ही स्वतः क्लीन केले आज.
सगळे स्टार्च करायचे राहतात. आपल्याकडे आहे की नाही.
हो
एक म्हणजे लहानपणीच्या गोष्टी जरी आठवल्या ना, एक आनंद वाटतो की खरंच नाही आपण बालपण जगलो.
हा आत्ताच्या मुलांनी खरंच जगलं नाही आत्ताचे मुलं फक्त अभ्यास, आणि त्याच्या अभ्यासाच प्रेशर पण खूप ये मॅडम आपल्या वेळेस कसं
हो मॅडम असेल पण मग काहीतरी एक वेगळी लाईफ च वेगळी होती आपली न नव्हत आपल्याकडे हे टेक्निकल नव्हते आपल्याकडे मोबाईल पण मला नाही वाटत आपल्याला कधी मोबाईलची गरजही पडली किंवा फोनची गरजही पडली.
काहीच नाही आपण टी व्ही कमी बघायचो आपल्या खेळण्यावर जास्त लक्ष राहायचं. खेळणं आणि अभ्यासाच्या वेळेस अभ्यास जेवढा आणि अ त्या अभ्यासाच शेड्यूल जे होत ना आपलं ते खूप कमी याच्याच होता असं म्हंटलं तरी त्या आजताच्या मुलांना खूप वाास करून दिले जाई,
ह हो खूप सुंदर आयुष्य होत. सुंदर आयुष्य होतं आपलं आणि खरंच मस्त.
हा ते दिवस जरी आठवले तरी खूप मन असं भरून येतं. त्या मैत्रिणी आठवतात त्यांच्यासोबत आपण खेळलो जेवणसोबत करायचं आम्ही महिन्यातून एकदा भातुकलीचा खेळ म्हणजे घरून सगळ्यांनी जमा करून आणायचं कोणी तांदूळ घेऊन यय कोणी कांदे कोणी लसण आणि मग आईला सांगून खिचडी बनवायची. ह
काहीतरी वेगळ्याच गोष्टी होत्या हो भातुकली काय याचा आनंद काय त्यात चाय म्हणजे काय जे आपल्या त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जे सुख म्हणतो ना आपण स्वर्ग सुख म्हणू आपण त्या गोष्टीला
हो आपण खूप छान अनुभवलं आत्ताच्या मुलं नाही आणि हे गेले तरी मग काय खातील पाणीपुरी खातील आपण स्वतः ते आहे कसं खिचडी भातुकली करायची वेळेस खिचडी साठी आपली आई मा आपल्याला सांगायची कि तुम्ही कांदा चिरून द्या बटाट ते चिरून्या दया टोमट चिरून द्या तुम्ही स्वतः करून द्या तांदूळ धुून द्या डाळ धुून द्या आत्ताच्या मुलांना तर काहीच नको ह
भारी म्हणजे खूपच असे कुठल्याच गोष्टीचा तुम्हीच विचार करा अडी कसला म्हणजे आपल्याला आठवलं तरी एवढं भारी वाटत म्हणजे किती छान होत चार माहि ने जमल्या किंवा चार मुलं जमले की सुरू सगळ्यांच करायचीच क्लियर काम
हो आणि आम्ही तीन चार मैत्रिणी असा होतो ना की आम्ही स म्हणजे संडेच्या दिवशी पण दुपारी आम्ही जेवायला एकत्रच बसायचो रात्रीचं जेवण नाही व्हायचं पण दिवसाचं जेवण आमच्या सोबतच व्हायचं
हम्म मस्तपैकी आपल्या शाळेच्या शिक्षिका वगैरे जरी असल्या तरी आपल्याबरोबर टिफिन शेअर करायला बसायच्या
हो
असं काहीच हे नसायचं की तू हे आणलं का तू ते आणलं सगळ्यांच्या टिफिनला सारखंच दिसणार की नाही इनने वेगळळा आणलं का तिने वेगळ आणलं अशा सुद्धा वागण्यासायच्या आपल्या वळेस येना नाषटयाचे डबे वेगळे द्याया याचे डबे वेगळे द्या
हा हा यांचे फ्राय वेगळे वेगळे येत आपल्या काही नाही आपल्या एकच राहायचं
असं कधी मोबाईलची उणीव भासली नाही नाही की आपल्याकडे मोबाईल नाही हो
आपल्याला काही गरजच पडली नाही
ते नाही नवीन हे नाही खूप गोष्टी होत्या अशा की भेटायच्या नाही त्यावेळेस खूपच गोष्टींना हे झालं पण मग तरी आपलं आयुष्य छान होत त यांच्यापेक्षा असंच म्हणू आपण
हो खूप छान होत रिलॅक्स मध्ये होत. आपण खरंच यांना यांना खरंच खेळणं माहितीच नाहीये यांचं फक्त ये ना मोबाईल, टी व्ही, टी व्ही झाला. मोबाईल अभ्यास बस एवढंच शेड्यूल तयार होऊ गेल्या
हम्म कसं असतं ना टेक्निकल बदल म्हणायचे टेक्निकल नवीन पिढी
नवीन पिढी बरोबर आहे. बँक ऑफ हो